बोला ना
येतंय का नाही आवाज
हो आवाज याय लागलाय मला
नॉर्मल फोन सारखंच आहे पण येत
हो नॉर्मल फोनच आहे ना.
हम मग काय म्हणते अजून अभ्यास केला का अभ्यास केला का
अभ्यास वगैरे नाही केला आज उद्या आज अभ्यास कच होत पण ते माझे नाही का अ आपल्या एम एस डब्ल्यू फर्स्ट पहिल्या सेम ची न मार्क लिस्टच माझ्याकून हरवल्या गेली असं मला वाटलं होतं
तर रूम साफ केलेली काय की मी सर्व आज माहिती का मी एकटेच घरी होती काकू काका आमचे सर्व बाहेर जायला होते पुन्हा शिवकन्या आजच आली मग दो अ बारा वाजतापासून दोन वाजे लोक आमची म्हणजे कपाट असते ना कपाटात सर्व डॉक्युमेंट्स वगैरे पाहिले. अजून मग सा डली मग सापडली नाही मग घरी फोन लावला तर घरी ये प्रशांतदा सांगे
अरे एक फाईल करायची फाईल मध्ये बरोबर सगळे लावं ठ व्हायचे ना तुला
फाईल वगैरे आहे ना
ती मोठी फोल्डर फाईल घ्यायची त्याच्यामध्ये एक एक डॉक्युमेंट लावून ठेवायचा पद्धतशीर ना माझे सगळे मार्कशिट वगैरे सगळे पद्धतीर लावले आहेत ती फाईल कमी पडू राहिली आता म
हो लावलं सर्व लावेले पण एक काय झालं होत माहितीय काय ते डाक्युमेंट्स मध्ये पप्पाचे डाक्युमेंट्स होते ना तर पप्पाच्या याच्या तशीच गेली माझी माझे मी पण लावलेली आहेथ ना
हम्म
हम्म काय केलं स्वयंपाक,?
स्वयंपाक केलती वरण अ बेस्त तव्यावरच बेसन
ह हो जेवण झाले का,?
हो झाले तुझं?
हो आताच केलं ना आम्ही शिवकण्या घरून आली होती तर कडी ते तादही आणलं होत घरून मग आज उपवास असते तर सकाळी त उसल केली होती थोडीशी
हम्म हम्म.
आणि मग आता जेवण वगैरे केलं आताच
हो का
दोन किलो हो ते ऑपरेशन वगैरे कधी करायचं हो ना यायच्या घरे आहे ना हो
मग बर
आ ते कस नाही ते म्हणे काय आणायची ठीच नव्हत अस म्हणजे आणायसाठीच नव्हतं ना मी तर बिसलेरी बिसलेरी भरत होती
तेच म्हटलं बिसलेरी बिसलेरीरी बनायचं कॅडी बिटली मध्ये मस्ं तुमची बासणी झाली असती
हम् अ
जाऊ कोन्हाडचे एवढं येत नाहीत करत नाही नाही रूमवरर मजा वेगळी आहे, घरचा विषय वेगळा आहे.
आमच्या हो आमच्या घरी आता आम्ही दिवाळी विकली ना आमची मैस ती मग काय करतय माहितीये का अं पळू पळूनच जात जाय
अशी कशी प पळपुटी माैस आहे तुमची
तिला दूध ख दूध लगेच जाई बरं ती पण ती काहून ते काम त तिला आमच्या एकूण नाही का ती दोनदा रात्री न गेली अनेकदा पप्पा. म्हणजे तिला शेतात नेलं तशीच ती तिकडून पळून गेली मग आम्ही ती विकूनच टाकली रात्रीला नाही नेला ती चरायसाठी गेली ती हरायलाच गेली हारयलाच पळू पळू जात जाय मग तिसऱ्यांदा ब मग तशीच जर गेली गेली असते पळून तर
तिच्या बॉयफ्रेंडकडे पळून गेले अस
हम्म